हॅलो हॅलो
ह आस्ता बश
कोणी काय
बरोबर
हॅलो
हम्
एव बाकत शक
आमहीला मरलला
अ तिचे येली तकडे जाऊ तिकडे जाऊ ते बट ले हव लागल कुठे आहेू गाडीवर आहे का हव के हवा ला बरं आहे बरं जाऊज
हम्म
हम्म हम होय होय हा
काय म्हणलं रे मले
कोन जर का हा त्या शिवाय
काय म्हणलं माळी
काय नाही मला म्हणलं दाखविल का काही नाही म्हटलं दाखवितो म्हटलं भावाला नाही अ दाख तिला दाखवितो आणि तुम्हाला फोन करतो म्हणलं
बर बसन सोडलं काय
हम्म
बघ काय होते काय नाही हाय हे आपलं बघू मग एक हिशोबाच
हा नको तेआपलं वर घ चोरलं अरे अरे पर का त्यांचा असच हे बारा साली
हम्म. तेच आहे वाटतं
हम्म काही बघ.
हा. हम्म. हम्म
उचल उचल नक नक उचल ह जाऊ न तस उचवू कट करू नक बघ हो. हम्म. च
काय ते गिरणी प्रॉब्लेम आहेस चल बसकर.
चल
त्या मनात नाही वाटत तेवढं न का होते
हम्म
नाही हा
मग काय नाही तर ते परवडत आहे बघत आपल्या दोघाला दोघाला पण परवडत घ्या.
तरीच करू आपण दोघजण पणचं ताईचं म्हणण कस
हम्म हम्म वेस्ट करायची आहे काय वेस्ट
येतय मला बर बर कट करू राहू दे की तसच घरी गेल घरी गेल पोरीला बी थोडं बोलाया आता बोलतो कट करू ना तर कट करली पोरी ती राहू दे हम्म
कट करू त्यांला काय स्पीकर फोन नाही.
हा स्पीकर नाही काही नाही
कुत्र्याच्या गावातून बाहेर
कुत्र तुमचं नादा तुमच कुत्र नादावले गावात
ना झालं म्हणजे का माणसात बसायला लागल निस्ता कबर हलवतय ते बघ चाल बाग शेपू हलवत
ते
तुमच्या कुत्र्याचा लई लळा कोणासोबत
ण आम्हाला सांगतास कस करायच आम्हाला सांगत म चचा रा अटला
हम्
केला गेला शर मला शंभरला ऐंशीे रुपये त मला केले जलच चलत केला करत त स स का आपण चालायचं दहा मिनिटं कंटिन्यू बोलात मग आहे पणचं कोणाला उचल लागते काही नाही काय उलायच नाही ट्सर नाहीहि महिन्या महिन्याला महिहितो मूप रुयेे कितीे महिन्याला ज आपण जेवढं बोला तेवढ अस बोयची मग आठवड्यात तीस कॉल करायची आठवड्यात तीस कॉल रात म नि बोला बसते का कधी बोला काला का का आप स ल ना ह हलच काय मागारी का किथ एक महिना पवलाज आता तू मला पण केलायला शंभर भेटते मलायेटते मीण तुला मी तुलाला मला महिन्यान महिन्या जेवढं कमी ल तेवढं सांग म्ह बाप्पा चाकि ला गॅरीर पु मग आहे वे बे ना ा ह हा बते फण लाव फोन व बोललाय काय कॉल करत हाग फोन उचललागताय तुम्ही कुणाचा विचार कायपा आलं तर तुमच ये येत नाही बाोत बरंज फोन करणार फोन जर आला तर मग कट होते मग पै ट व का
गेले
काय करतोय घरी बा घरी गेला काय करत लावतो बला लाव हा अरे म्ह म अस ला काय र चा म मस म्ह्या उच पंगल टोकर का अ बस की हारे भाबाब ही
होना दम खाल्ला अस तर नेबर पाठीवत हो आपल्या येड बखाचघ फोन व बोलत हो का
का का हो थोड क लि गे तन काही ह हे ब ना हो ना ह का ठीक आहे हॅलो न तुमला णी जायचं काल आल म कर तू
ह ग्रहण घलो मणा खदी ते
हो ये नाय ना ययेत म मी बोलू दे मला हलो ह
अलो आ ती रडायला लागली की
कोण
आई माझी भर की
आई काडला ह हा जवलाच का
आता जेवण करून बाहेर
जेवलाच बरं बर काय काय भाजी केली?
शेवगाची शेंग.
शेवग्याची शेंगा, शेवग्याची शेंग जायचय सकाळी जावं लाग
काही लवकर जाव लागते सहा वाजता '
बोला. शेंगा झाल्या का नाही काढून? आ
काढू काढून झालं दोन दिवस झालं काढून झालं हम्म.
दोन दिवस झाले.
सगळ्या संपल्या काय काढून?
संपले का?
बरं बरं बरं.
रोल आता कुळवायचं राहिलं फक्तं. कुळवलं की एकदा पुन्हा सोयाबीन करायला सोयाबीन.
परत काय लावणार? सोयाबीन सोयाबीन सोयाबीन.
पुन्हा सोयाबिन निघाला पुन्हा हरभरा लावायचा हरभरा निघाला की पुन्हा मगं पुन्हा आजून शेंगा लावायच्या.
बरं बरं.
बरं आहे टेन्शन नाही तुम्हाला बघा शेत.
शेत नको नको.
शभमी ह. शिवा करतय मी करतय. लय काम केलेल आहे शिवान ट्रॅक्टर वर. मग. ह ट्रॅक्टर वरण पाय मोडून घेतला अजय ज्ञानो गुंड ट्रॅक्टरची. हो द्या की मित्राला माझ्या